ताई
हो येतोय, कशा आहात? खूप दिवसांनी माझी आठवण काढली.
तुम्ही कशा आहात?
एकदम मस्त, काय चाललय? हो झालं नाही अजून झालंय, आज शनिवार आहे ना? तर मग बस आ नॉर्मली, अजून आज थोडस वेळामध्ये चालू आहे. अस लाईट. नाहीय आहे पाणी नाहीये त्याच्यामुळे सर्वजण
हो शनिवार असला म्हणजे मग असं जास्त
हा शनिवार, रविवार, चालू आहे आपलं
हो, आणि ते कस असतं आता स्वयंपाक पण मग आपल्या इकडची पद्धत वेगळी, आणखी जरगोजर साड गेलं, तिकडची पद्धत वेगळी.
हो हो हो, प्रत्येक ठिकाणची, हम् आता आमच्याकडे आता तुमच्याकडे कुठली पद्धत होतें?
आमच्याकडे तर जास्तीत जास्त नाश्त्याला सकाळी पोहा असतो, मग उपमा असतो. मगं पूरणपोळी काय सन वार असतं मगं आता पुरणपोळी असते. असं असतं, हो.
आमच्याकडे हो, आमच्याकडे पण सेम असतं. सकाळी नाश्त्याला पो पोहे नाहीतर उपमा नाहीतर हे, नाहीतर सँडविच. कसं ब्रेक फास्ट, आपला सकाळचा नाश्ता नाहीतर मगं जास्त जास्तं करूंन आमच्याकडे भाकरी -भाजीचं खातात सकाळी.
हो, हो, म्हंजे शेतात जाणारे लोक असतील मगं, नाही तर जॉब ला जाणारे असतील
हां जॉबला जाणारे असतात ना सगळे बाहेर त्याच्यामुळे, जरी नसले ना जाणारं तरी पण आता ती सवयच झाली ये, की दुपारी कोण जेवत बाहेर जातात ना पट्कन, मगं पोट भरलेलं असेल, नाश्ता मध्ये कसं लगेच भूक लागते. ते एक तासांनंतर.
हो.
हां
आणि कसं आता आधीपासून जर सवय पडली, तर मग ती आपल्याला तेच हवं अस
आता, हा कुल, आता बाकीच्या ठिकाणी बघा आता आपणं केरला वगैरे, आता आपल्याकडे ती लोकं राहतायेत किंवा आपल्यालाही ते नाश्ता चांगला वाटतोय, तर आपल्याकडे आत ता अ मसाले डोसे, मेंदू वडा, इडली दर संडेला आपल्या ते ठरलेला आहे. म्हणजे शंभर टक्क्या प पैकी पंच्याण्णव टक्क्यांच्या घरी त तुम्हाला ते बनलेलंच दिसणार आहे. आपल्या घ
हो बरोबर ये हो.
हो कारणं, प्रत्येक भागामध्ये आता मी ज्या वेळीस आपण घाटावर जातो, म्हणजे घाटावरच्या साईटला म्हणजे वरच्या साईटला जातो.
हूं हूं
म तिथे कसं, वेगळ्या पद्धतीच झुणका भाकरी किंवा, सकाळी ठेचा चटणी असे, असे प्रकार त्या साईटला आहेत. जरा पण हम्म जर आपण बाकीच्या ना ह्याच्या बँगलोर व अशा, अशा वेगळ्या साईटला जातो त तिथे झटपट बनणारे, मुंबई साईटला झटपट बनणारे पदार्थ, जसं की पास्ता बनवलाय, सँडविच बनवलाय. म ब्रेड बट टर दिलाय, चहा मध्ये बटर म्हणजे ब्रेड त्यांनी टोस् केलेला आहे. अ नूडल्स मध्ये, म्हणजे जे नॉर्मली जे पटकन बनतील. त म्हणजे वेस्टर्न साईज ती पटकन खाल्ली जाते. ऑनलाईन ऑर्डर करतात ते लोक बनवत नाय बसतं. तर तसं प्रत्येक ठिकाणी असं वेगवेगळे सकाळचे नाश्ते बनतायेत.
हो, आणि तसंच मगं आता मी माझ्या मावशीच्या कडे गेले होते. तर गुजरात साईडला तर त्यांच कसं असं तर माहिती का, सकाळी ते माझे जे मावसा येत काका येत. ते, तर इथे जातात जॉबला जातात, सकाळी आठ वाजता निघतात. तर मावशी स काडमध्ये त्यांच्यासाठी भाजी पोळी डब्य, डब्याला त्यांना करून देते. पण साईडला त्यांना नाश्ता पण लागतो. नाश्ता ते म्हणतात ना वघारेला खमन खमण वगैरे असत. बाहेरून आणतात ते हो नाही इथ ढोकळा वेगळा असतो. ढोकळा व्हाईट कलरच्या असतो आणि हे जे खमण असत ना आपलं चन्याच्या डाळीच त हे बाहेरून आण आणि याला वगार देतात. वागार जिऱ्याचा आणि राईचा वगार देतात आणि असं ते नाश स्टा करतात. आणि सकाळी आणखीन म इडलीचं बॅटर बाहेरूनच भेटत ते घेऊन यायचं म डोस्या डोस करुन घ्यायचा, म्हणजे म त्यांचं सकाळी हा नाश्ता असतो. डब्याला ते भाजी भाजी पोळी घेऊन जातात. आणि म मावसा गेल्यानंतर म मावशी तर बारा एक ला जेवण वगैरे करते. म्हणजे त्यांची पद्धतच वेगळी ये. आणि सगळ्या भाजींमध्ये असं म्हणजे गुडचट पणा असेल त्यांचा गोळ गोळ लागतात त्या सगळ्या भाज्या त्यांच्यामध्ये ते गुळ टाक त्यात मसाला असतो. त्यांचा एक प्रकारचा तो आणि तिकडे ये ना जास्त करून कच्ची दाबेली फेमस ये. आपण म्हणतो ना की गुजरात मध्ये डोकळा खमण वगैरे असं फेमस आहे. पण तिथे कच्ची दाबेली सुद्धा फेमस आहे. आणि अगदी म्हणजे इतकी सुरेख लागते ना ती जसं आपण इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज तिखट दाबेली असते ना ती थोडीशी वघा म्हणजे तिला श शेकून बनवतात पण. हो. पण तिथे बघ तशी नसते आणि त्यांचे पाव इतकी छान अस तात आणि एकदम रिजनेबल पाच ते सात रुपयात ती भे एकदम रिजनेबल भावात. हो. आणि हो वीस रुपये कुठेच गेले नाही. बटर असेल तर पंचवीस साध असेल तर वीस. हो. आणि हे ठेलेवाले वगैरे पण असतात ना तर हे आपल्या इथे काही एवढं म्हणजे टेस्ट नसतो एवढा. पण त्यांची म्हणजे पाच ते सात रुपया मध्ये तुम्हाला इतका टेस्ट भेटेल तुम्ही तीन ते चार आरामाने खाऊन घेणार इतकं छान असता आणि पोटात त्यांचे पाव इतके भारी असतात ना. असं वाटत की आता आपडे इथे पाव खाल्लं क आपल्याला जड जड वाटायला लागतं की किततीक पाव आपण खाऊन घेतले असं. पण तिकडचे एकदम फ्लफी आणि एकदम छान पाव असतात असं वाटत नाही का्या हेवी नाही वाटत आपल्याना‌.
हो हो हो. म्हणजे त तिकुडची पद्धत थोडीशी हलकी खाणारी आहे. आपल्याकडे पद्धत जी आहे थोडीशी जड जड खाणारी लागलेली आहे. अ जसं क की ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी अ अशा वेगवेगळ्या भाकरी जास्त खातात. भात जास्त खातात. डाळ जास्त खातात. आपल्याकडे जेवण प्रॉपर केल जात. त्यांच्याक थोडं हलकं हलकं जेवण केलं जात. जसे डालभाटी,
हम् हम. तिथे आहे ना डाळ भात आणखीन त्या डाळ ढोकली असते ना म्हणजे डाळ ल्या म्हणतो आपण आपल्या इथे दडाळ चिकल्या तर त्या केल्या जातात. आणखीन मग तिथे भाजी पोळी म मावशी घरीच मग जे पण ती राह ते बाहेरचं खात नाही मंचुरियन वगैरे तर मग ते घरीच बनवतात. पण चांगलं आहे तिथे पण एवढं आहे की, जे बाहेरचे पदार्थ आहेत. जास्त हॉटेलचे वगैरे त्या ते खाऊ नये. तिथे खूपच म्हणजे त्यांचे ऑइल वगैरे खूप जास्त असत आणि बाकीच काही म्हणजे एवढं स्वच्छता पण ठेवत नाही. तिकडे काही ठिकाणी. असं पण हाय.
आता आपण यु पी बिहार किंवा पंजाब साईडला गेलो तर अमृतसरी, कुलचे, छोले, भट्ट टुरे ते तर आपल्यापेक्षा हेवी खातात. जहा अ पराठा सकाळी त्यांचे पराठे असतात. आपल्यापेक्षा सगळ्यात जास्त हेवी ते लोकं खातात. पण ते त्याच्या आपल्यापेक्षा हेल्दी आहेत.
हो. आणि हरियाणामध्ये पण गेलं होतं तिथे द आपलं हां अ द घीसोबत भाकर खातात ते लोकं म्हणजे इतकी दणकट असतात ते. अ तिकडे कुस्ती वगैरे असं लढायला त्यांना म्हणजे ताकद किती असते त्यांच्यामध्ये आणि आपण आ तपासून जर बघित तर तीस पस्तीसच्या वयामध्ये आपले सगळे हाड वगैरे हे व्हायला लागला. म्हणजे थकवा थकवा वाटतो.
हो म्हणजे आपल्याकडे बघायला गेलं ना म्हणजे त्यांच्याने आपल्या आता एक काही ठिकाणी अ बाहेरच्या देशामध्ये तर त्याच्यापेक्षा सगळं वेगवेगळं खातात बघ त्यांना पाऊजीर तो आता उदाहरणार्थ आपणच बघा.
आपल्याकडे काय बोलतात मैदा पाव खायचा नाही त्याच्याने क कलेस्ट्रॉल किंवा हे असे आजार होतात पण बाहेरच्या देशात तर सकाळची सुरुवातच पावापासून होते आणि रात्रीची झोप पण पावापर्यंत होते. व त्या लोकांना ते आजार पण का होत नाही आहेत?
हो ती पण गोष्ट आहे.
क त बन म्हणजे बोलतात ना त्यांच्या सगळ्याच गोष्टी पावामध्येच अस तात त्यांच्या अशा बघितल्याय का त्यांनी विदाउट पाव किंवा वी बिना मैद्याची कुठली गोष्ट खाल्लीये म्हणून त्यांची सुरुवातच पास्ता आलिफेचनो अशा वेगवेगळ्या गोष्टी मध्येच हो तात मग
तुम्हाला त्याचं मेन कारण सांगू का की त्यांना का होत नाही? कारण ते ना ईस्टचा वापर करतात जो ईस्ट असतो ना तो जो अ बीटमधला बॅक्टेरिया असतो ना जो कॅन्सर क्रिएट करतो त्याला तो मारून टाकतो मारून टाकल्यानंतर ते परर्मंट होतं परर्मनंट झाल्यानंतर जो इस्टचा बॅक्टेरिया असतो जो जो गुड बॅक्टेरिया असतो. त्याला लॅक्टोबेसिल असं म्हणतात. तर तो वाढतो आणि वाढल्यानंतर मग आपल्या शरीराला जी हानी होते ना तर ती नाही होत आणि लॅप्टोबेसलस ऑलरेडी आपल्या शरीरात असतो आणि तो गुड बॅक्टेरिया म्हणून असतो आणि आपण म्हणतो ना की दही खायचं तर दही पण ते लोकं वापरतात त्याच्यात तर दही का खायचं? की जो आपला होणारा आजार आहे किंवा आपण आजारी वगैरे पडलो. तर त्यानंतर जे फिवरचे बॅक्टेरियाज असतात ना त्यांना मार काम लॅक्टोबेसिलस म्हणजे दही करतं म्हणून आ पण दही पण खातो ना ऑलरेडी त्याच्यात पण असतं आणि आपल्या इथे कसं करतात. मग ते पाण्यामध्ये भिंजून घेतात. आणि त्याला आहे ना फर्मंट व्हायला आठ ते दहा दिवसच डब्यामध्ये पडू देतात. म ते आरामाने डब्बल तिब्बलच फर्मंट होतं इथे फक्त सिंगल फर्मंट होतं जास्त नाही होत. पण सिंगल ह्याच्यात तिब्बल होतात हो.
आलं लक्षात म्हणजे ते फर्मंट करण्यासाठी फक्त वापर करतात आणि लगेचच काढतात. आपलं काय करतात हां आ पली लोकं काय करतात की ते खूप दिवस ठेवतात मग त्याच्यामधले जे बॅक्टेरिया असतात ते अजून प्रमाणात वाढतायेत हा त्यांच्या ते इस्टने ते लोकं मारून टाकतात आपली ठेवून वाढवून घेतात त्याच्यामुळे त्याचा त्रास हा आपल्याला ज्या म्हणून त्यांचे पाव खूप वेगळे असतात आपले पाव हे खूप वेगळे असतात.
आणि आपण घरी जर बनवला ना ईस्टमध्ये तर इतका छान पाव बनतो अ म्हणजे तुम्ही बेकरीतला पाव आणणच बंद घरी जर ईस्टमध्ये आणि दहीमध्ये जर बनवला तर आणि त्याचं काहीच आप आपल्याला नुकसान नाही आहे.
म्हणून आजकाल मी बघते ना म्हणजे त्यांचे पिझ्झा वगैरे त्याच्यामध्ये ईस्ट मीतर मागच्या वेळेस इटालियन पिझ्झा खाल्ला आणि तो बिल कुल फुगलेला नव्हता बर तो एकदम फ्लॅट. पिझ्झा होता म्हणजे असं बोलतो ना चपातीच्या ह्याच्या लेंथ मध्ये. आणि मी म्हटलं की त्यांच एवढंच म्हणजे एवढं पातळमध्ये म्हण म्हणून त्यांना काहीच आणि त्याच्यामध्ये काय ठेवलेलं माहितेय त्यांनी तुळशीची पानं.
ह.
म्हणजे त्यांची गोष्ट खाण्याचीच म्हणजे आयुर्वेदिकच गोष्ट आहे म्हणून त्यांना कुठल्याच गोष्टी. त्त्याचा असा त्रास अस होत नाहीे त्याच्यामध्ये. चीज होत पण ते कुठलं चीज होतं माहि काव चीज होत म्हणजे आपल्याकडे जे चीज मिळतो. तो खूप वेगवेगळ्या पद्धतीने बन प त्यांचा जो चीज होता ना. तो मेल्ट नव्हता एकदम असं हा म किनी म्हटलं. हा त्यांचं चीज पण वेगंच होतं आणि ज्यावेळेस त्यांनी जो सॉस जो वापरलेला होता. तो टॉमॅटो मध्ये वसतो ना तो प्युअर छोटावाला टोमॅटो जो शरीरासाठी खूप छान आहे. त्याचा सॉस त्यानी त्याच्यामध्ये आणि मग त्याची जी टेस्ट होती ती. खूप वेगळी होती जी आपल्याकडे खूप वेग मला ना कोणीतरी आवाज देतय बरं. हा चालेल धन्यवाद मी बोलतोय तुमच्याशी ठीक हे. थँक्यू ह् ह्.